हॅलो?
हा, बोल. हा, काय म्हणते? काय सुरू आहे?
काय नाही, आता स्वयंपाकाची तयारी करते म्हटलं!
अच्छा! हो का? हो आता वेळ होत आली ना यायची ऑफिस वरून.
हो संध्याकाळ झाली आता.
हो बरोबर आयस.
हो.
हम्म काय म्हणते अगं मी तुला विचारेन म्हणत होती की म्हणजे अ जर शॉपिंग करायची झाली तर कुठून करता येईल.
शॉपिंग म्हणजे आता मॉल वगैरेमध्ये आता ऑफर वगैरे येत तील असं वाटते मला म्हणजे त दिवाळी वगैरे आता स पुढच्या महिन्यापासून सण तेव्हार वगैरे चालू होतील ना?
हा होऊ शकते आ पण इथे मुंबईत अस. कुठला मार्केट वगैरे आहे का अशी विचारत होती मी.
मार्केट म्हणजे तिकडेच आहे दादर मार्केटच आहे फेमस म्हणा क तुला कशाची शॉपिंग करायची कपडे वगैरे घ्यायचेय, आहे की अजून काही घ्यायचें आहे ज्वेलरी वगैरे.
नाही कपडे वगैरेच बघणार होते मी कसं याच बड्डे पण आहे तर म्हंटलं याच्यासाठी पण घ्यावं. जर जमलच. तर मी आपल्यासाठी पण घेऊन घेईन असं काही फिक्स नाही आहे पण बघते म्हटली थोडं.
हो दादर मार्केटला अ आहे म्हणजे मोठं मार्केट. पण इकडे म्हणजे डोंब अ मी डोंबिवलीला पण आहे म्हणजे चांगलं. म्हणजे आ शॉप. - प्स वगैरे पण आहेत आणि स्ट्रीट स्ट्रीट वगैरे स्ट्रीटवाले दुकान वगैरे पण आहेत. म्हणजे डोंबिवलीला.
हो का चांगला मार्केट असतो का डोंबिवलीला?
दादरला आता तू गेलीच असशील ना दादरचा बघितलात
अरे दादरचं कसं आहे मी आधीचा मार्केट बघितला जो रेल्वे स्टेशनवरच होता ना?
रेल्वे स्टेशन वर पण म्हणजे आता जास्त नाही राहात पण राहते थोडा बहुत पण तिकडे अ उ खाली उतरेल खाली उतरल्यानंतर तिकडे खूप आहे. मग वेस्ट साईड ला पूर्ण? खूप स्ट्रीट स्ट्रीट पूर्ण स्ट्रीट दुकानपूर स्ट्रीट मार्केट आहे ते पूर्ण.
हा का नाही मग. मी नाही बघितला ग मी जो रेल्वे स्टेशनला लागूनच होता ना एकदम तोच मार्केट बघितला तो आता बंद झाला वाटत तेवढा मार्केट नाही भरत आता तिथ
नाही. नाही नाही नाही पण खाली उतरल्यानंतर तिकड द अजून थोडं चालत जावं लागते थोडं.
हा तर हा माझा मुलगा - - माझा मुलगा राहते मला जास्त कुठे जायला नाही मिळत तर माझं काही तेवढं बघितलं नाही ते मार्केट वगैरे.
हा तर म्हणूनच म्हटलं मी तुला तुला कस कल्याणवरून दागर लांब पण पडेल तर मी इकडे डोंबिवली जवळच राहते तर इकडे डोंबिवलीला पण भर ते म्हणते चांगला मार्केट आहे डोंबिवलीला पण.
हो का जर येण वगैरे झालं तर मी सांगेन तशी तुला.
हो जर तुला शॉपमधून घ्यायचं असेल तर शॉप पण आहेत. खूप सारे आणि असं अ स्ट्रीट मार्केटमधून पण बघायचं असेल काही तर स्ट्रीट मार्केटमधून पण घेऊ शकतोय.
डोंबिवलीला आहे मोठा मार्केट. तस मोठच आहे म्हणजे मॅक्सीमम म्हणजे आहे सगळं काहीच मिळते म्हणजे डोंबिवलीला. आणि मेन म्हणजे ते कस स्टेशन जवळच आहे स्टेशनच्या खालीच असं.
हा इथे मार्केट म्हणजे? तसेच आहेत स्टेशन वर्ड वगैरे असे नाही का म्हणजे लोक जास्त येऊ शकत
हा हा तर कशी तुम्ही. किंग वगैरे करू शकतो नाहीतर मग असं म्हणजे प्रॉपर जर आपण डिसाईड केला की आपल्या हेच घ्यायचं आहे तर मग मॉलमध्ये वगैरे
हा तस बघितलं तर मॉल पण म्हणजे चांगलं होते कसं तिथं थोडी कपडे म्हणजे चांगले राहतात.
हा ब्रँडेड हा ब्रँडेड कपडे मिळतात ना मॉलमधले.
हा मग मग बघीन मी ज आहे आमच्या घराजवळ मॉल अर्धा एक किलोमीटर दूर असा. हा कस मागे मागच्या वेळेला आम्ही गेलो रिदानच्या बर्डेलाच तर त्याच्यासाठी कपडे बघित. आम्ही तर त्याच्यासाठी तेवढे कपडे तिथे अव्लेबल होते नाही.
हा हा.
हा त्यामुळे विचार करत आहोत की ह्या वेळेस असं शॉपमधून वगैरेच घेऊ बा म्हणून जास्त होतेच नाही म्हणजे एकच तो त्याचा थ्री पीस सूट घेतला आम्ही तर तो एकच तिथे मिळाला.
अच्छा अच्छा.
दुसरे तर होते पण नाही.
तुझा काय घालायचा प्लॅन आहे तर बड्डेला.
अरे मी विचार करत आहे साडीच घालू ब म्हून कारण ड्रेस तर असंच. तिकडे तिकडे आपण घालतोच ना नेहमी.
पण ड्रे्स तर सगळीकडेच घालतो मग साडी तर आपण एखादी वेळेसच घालतो.
हा म्हणून मी साडीच घालायचा विचार करतय माझ्याकडे आहेत एक दोन साड्या मी ऑप्शन मध्ये ठेवल्या आहेत बघू आत्ता. आता त्याच्यामधून एक नाही तर मग. अ घ्यायचं तर मी नाहीच म्हणतय कारण साडी घेऊन काही फायदा नाही आहे म्हणजे साड्या आहेत. खूप माझ्याकडे घालण तेवढं जास्त होत नाही साड्यांचं.
हो बरोबर आहे.
हा म्हणून मी घ्यायसाठी नको बोलताय घालून घेईन म्हणताय जे आहे त्याच्यामधूनच.
हम्म हम् हम् हो त्याच्यासाठी. ती घ्याव लागेल ड्रेस इकडे आहेत म्हणजे डोंबिवली मार्केटमध्ये ना म्हणजे. अ. छोटे चिल्ड्रनचे पण आहेत म्हणजे छोटे बच्चूंचे पण आहेत दुकान वगैरे
हो का बर बरं जर झालाच ये ना ना तर मी तुला सांगेल.
हो मला सांगशील तशी अ. दादरला आहे मार्केट पण तो लांब पण होईल आणि म्हणजे एकदम स्टेशनच्या खाली असं नाही आहे ना थोडं.
हा आणि म्हणजे कस तेवढी पण शॉपिंग नाही करायची आहे ना जर याच्यासाठीच घ्यायचंय तर कशाला तेवढ्या लांब जायचं नाही का हा याच्यासाठी पण असं म्हणजे मिळून जाईल अस नॉर्मल शॉपमधून पण चांगला ड्रेस.
हो हा मार्केट कसा जवळ पडेल तुला कल्याण डोंबिवली एकच स्टेशन आहे तसंही.
ह. हा चालेल मी बघते तसं माहितीये का इकडे कल्याण वेस्ट ला पण छान थोडा मार्केट आहे हे मागे ती माझी हो जाऊ वगैरे आली होती तर तिच्यासाठी मी घ्यायला गेली होती ड्रेस तर खूप छान मिळाला ड्रेस तिला हा खूप तस ड्रेस बर्थडेचा म्हणजे मी तिला दिली होता गिफ्ट बर्थडेला तिला खूप सुंदर ड्रेस मिळाला
होव का आता कल्याण म कल्याण वेस्ट ला तर मी कधी गेलीच नाही काही संपर्कच नाही आला कल्याण वेस्ट आता कल्याण वेस्ट बद्दल काही माहित नाही
हा तिकडे पण आहे म्हणतात मार्केट म्हणजे थोडा बहुत भरतो असं रोडवर पण थोडा बहुत भरतो तिकडे रात्री रात्रीला वगैरे असा दिसतो मार्केट
हो असे स्ट्रीट मार्केट वगैरे भरत असते
हा इकडे जिकडे-तिकडे असे आहेत ना असे मार्केट हम्म असं अजून तू काही शॉपिंग वगेरे करणार आहे का दिवाळीसाठी किंवा म्हणजे तुझ्या घरी लग्न पण आहे वाटते ना
बघते ग आता दिवाळीची तर नाहीच आता पहिली दिवाळी वगैरे झाली तेव्हाच म्हणजे साडी वगैरे दिली होती तिकडूनच तर आता ह्या दिवाळीत म्हणजे कसं ते त्यांच्या एनगेज आमच्या घरी ते प्रोग्रामचं पण आहे थोडं चालू तर मग दोन दोन घेण्या पेक्षा मग मी म्हटल एकाच याच्यासाठी एकाच प्रोग्राम साठी घेईन बा तर इकडून काही करत नाही मी शॉपिंग तिकडूनच करीन कारण की ते माझे ननंदबाई आता काय म्हणतात तर त्यांच्या
हो नागपूरला पण तर चांगले मिळतात ग कपडे ते गांधी अ ह गांधी बाजार वगैरे हा गांधी बाग तिथे वगैरे छान मिळतात
हो माझ्या लग्नाच्या साड्या वगैरे तिथुन च घेतली मी
हा मी हा मी पण तिथूनच केली आहे शॉपिंग लग्नाची पूर्ण
हा हळदीची आणि ते विधी वगैरेची व्हाईट साडी वगैरे सगळं ग गांधीबाग वरूनच केली मी शॉपिंग
हा हा माझं पण तसच आहे तिथूनच केली मी सगळी शॉपिंग
कारण की चांगल्या साड्या मिळतात आणि पूर्ण म्हणजे प्रॉपर साड्यांचेच दुकान आहे फक्त फक्त साड्यांचेच असे
हा साडे्यांंचीच आणि नवरीचे अलग सेक्शन आहे तिथे नवरदेवाच हा आणि कस रेंज पण ते अ रेंज पण आपली ज्या रेंज मध्ये पाहिजे राहते त्या रेंज मध्ये चांग
चांगले मिळतात म्हणजे त्या त्या रेंज मध्ये आणि त्या रेंजच्या लायकीचा म्हणजे तो मिळतो तिथं तशी साडी मला चांगले चांगले मिळाले मला साड्या वगैरे चांगल्या मिळाल्या मला तिथं
हो मला पण खूप छान मिळाला मला मी तर आता पण युज करते म्हणा त्या फक्त तो लाचा युज मध्ये नाही येत नाहीतर बाकी वाईट साडी तर आपल्याला नेहमीच लागते
हो माझं तर लाचा बापरे लग्न झालं तेव्हापासून मी पाहिली पण नाही त्याला
अगं माझ पण तसच आहे तो ठेवला आहे तर आहे मी विचार केला होता की की माझ्या दीराच्या लग्नात घालीन पण त्यांनी कोर्ट मॅरेज करून टाकला तो, राहून गेला माझा लाचा घालायचा.
हो
आता कसं कोणाच्या लग्नात जसं नवरी सारखा, आपल्याला लाचा पण नाही घालूश वाटत तेवढा
नाही, तो आपण नवरीच्याच हिशोबाने घेतोना आपल्या लग्नातला.
हा, पण तू तुझ्या नंदेचं लग्न आहे तर, तू घालू शकते, तुझा एकदम जवळच लग्न आहे ना तो.
हो, माझ्या घरचच आहे, पण माझी ननद लाचा म्हणजे नाही म्हणते, म्हणजे सगळ्यांनी पाहिलेला आहे म्हणते तो, म्हणून तो नको घालू.
अच्छा! काय घाल म्हणते मग? घे म्हणते नवीन कपडे
हो, त मी म्हटल म्हटलं मी साडी पण नाही घालणार म्हटलं, कारण की सगळे जण साडी घालतील, म्हणून मी साडी वगैर पण नाही घालीन, मी असं वेगड काहीतरी इंडो वेस्टर्न वगैरे वेगळं, ड्रेस लाच पण नाही की साडी पण नाही काहीतरी वेगळं, काही असेल न्यू मध्ये तर ते घेन म्हट म्हट तिला असं म्हटलं मी
अच्छा, अच्छा, अच्छा! हा हा, तर नेटवर् वगैरे नेटवर वगैरे सर्च करत जा, आता हिरो हिरोईन घालतात तेच दाखवतात, तेच घालायचे.
हो, तेच ना, मग माझ्या ड्रेसवरर सूट होणारच म्हणजे जे माझ्या हसबंडला म्हटलंय मी म्हणजे आपण थोडा वेस्टर्न, वेस्टर्न लुकच करू बा आपण.
अच्छा! क पण सेम सेम, हा, हा हा. ते पण छान आहे ना.
हा.
आणि जर, म्हणजे जर, असं डान्स वगैरेचा जर हे झाला प्लॅन तर मग ते डान्स केलं तर त्याच्यावर तर चांगलं दिसेल अस
हो, बडिया आहे ना, एन्जॉय करा मस्त लग्न आहे घरचं तर, मग तर असं करायला नाही भेटत कुठे दुसऱ्या दुसऱ्यांच्या लग्नात वगैरे
तेच ते ना, आमच्या लग्नात तर म्हणजे आम्ही एकदम आमच्यासाठीत डान्स वगैरे ते एकदम ते सगळं सरप्राईजच होता, आम्हाला काय आम्हा काय समजत नव्हतं का आम्ही कसा डान्स करू गाणं लावून दिलं होतं, आणि आम्हाला डान्स करायचा होता.
हा, तच हा अरे मी तर मी मी मीच नाचवत होती अविनाशला, माझ्या हसबंडला, मीच नाचवत होती, अशा स्टेपा करा, तशा स्टेपा करा.
आन आणि आणि आमचं उलट माझे हसबंड मला सांगत होते की आता अ तर आता तशी कर, हा म्हणजे आपल बरोबर होईल, म्हणजे म्हणजे दिसायलाही असं काही असं वाटलं नाही पाहिजे, म्हणजे एक जण काही वेगळंच
हा हा हां, म्हणजे कपल डान्सच केला होता, तुम्ही कपल डान्सच केला होता कि हे होता
नाही कपल डान्स, कपल डान्सच
हा, तर माझ आमचं पण तसच होतं, मीच यांना सांगत होती, असं पाय करा असं ह करा, असं करा
या -यांनी म्हणजे ते स्टेजवर ते पूर्ण तो फॉग वगैरे ते क्रॅक वगैरे लावले होते तर मग आणि गान पण चालू करून टाकला होता तर मग तिथे आम्ही असे उभेच हम् म्हणजे नाही रा- राह उभा मग माझे ननदबाई वगैरे म्हणत हो तुम्ही आता इथं हे लावलंय पूर्ण हित पूर्ण डान्स वगैरे करा.
हा ते फोटोग्राफर पण सांगतात ना ओ.
हा म्हणून मग आम्ही ते वेळेवर वेळेवरच दोन मिनिटातच ठरवलेलं ते. कस तरी केला आम्ही.
अच्छा अच्छा असं हाय का?
हो म्हणून म्हटलं जर आता जर ल- डान्सचा वगैरे प्लॅन राहील जर ते पण डान्स कर तील दोघं अ- नवरदेव नवर तर मग पाऊ प्रॉपर कोरिओग्राफर वगैरे.
हा करून घ्यायच आता एकच चान्स मिळतो.
हा मग घरचं लग्न नाही याय ना आता एक कसं आहे ह्या माझ्या ननंद बाईचं घरचं लग्न नाहीया मग
हो बरोबर हाय मस्त एन्जॉय करून घ्या भरपूर. मला तर काही भेटलच नाही मी तर वाट बघत होती माझ्या दिरा लग्नाची त्यांनी एकदम कोर्ट मॅरेज करून टाकलं निपटवून टाकलं.
हो.
आ -मी खूप वाट बघत होती ग त्याच्या लग्नाची.
वहिनीचीच मजा राहते ना एकच आता एकच वहिनी आहेत मग. ते राहते ना म्हणून.
हा. जाऊद्या आता जे झालं ते झालं बदलवता तर येणार नाहीये.
हा ते तर आहेच.
जाऊदे अजून आहे ना तुझ्या बहिणीचे वगैरे लग्न व्हायचे आहे ना अजून? तिथं अजून एन्जॉय करायला
बहिणीच्या लग्नात तेवढं एन्जॉय नाय करता येत पणं
हो पण आपल्या इकडचे जे आहे ननंद दीर वगैरे
हा त्यांच्या लग्नात आपण एन्जॉय
अ- हो बरोबर हाय, प्रॉपर प्रॉपर आपण त्यांच्या घरचे राहतो ना आपल्या घरचे राहतेना ते.
हा बहिणीच्या लग्नात कस थोडं म्हणजे इमोशनल पण झाला
इमोशनल पण राहते आणि बहिणीच्या लग्नात बहिणीच्या मागे कामं राहते.
हा काम राहतात तेच तर ना तेवढे एन्जॉय नाय करता येत.
हम्म बरोबर हाय.
चलं चल मग ठीकं हाय ठेव ते आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करते.
हो तशी सांगशील तू मला तुला कुठून शॉपिंग वगैरे
हा हा हा हा जर तिकडे डोंबिवलीला येणं झालं तर मी सांगेन तुला तू पण मला सांग कधी लग्न वगैरे आहेत फिक्स.
हा हा ठीकाय चालेल चलं बाय.
चलं बाय.